ऐक ना आवाज हो येतोय येतोय बोल. हा हा आवरल का घरातल? हा हा तेच मी त्यादिवशी फोन केलावता, ओळखल ना मला?
हो ओळखलं त्या दिवशी केला होता तुम्ही नंतर परत केलातच नाई हम्म. आणि नंतर माझा पण जरा वायफायचा रिचार्ज संपलावता. म्हणून दोन दिवस जरा मी अ हेच केलं, निवांत आणि मग आमचे हे चालूहेत ना आता ते कडधान्य वाळवन. याच काम हम नाही ना, ते आता भरपूर ना तेवढं बत्तीस किलो कडधान्य तेवढा वेळ जातो ना तेवढा.
प्री, एवढे भरून ठेवायची.
हो तेवढं आमच्या घरात आता इकडे आमच्याकडे पावसाळा भरपूर असतो ना कोकणात, मग ते पावसात काय भाज्या पाल्या नाही जास्त म रोज कडधान्याच्याच भाज्या देते मुलांना टिफिन ला. म ते एकदा भरलं तर वर्षभर नाही पण बघायला लागत.
हम्म.
सगळ्या प्रकारचे भ जास्त नाही भरायचे, दोन-दोन, तीन-तीन किलोच भरायचे. पण ते सगळ्या प्रकारचे चणे, वाटाणे मूग, मटकी, चवळी, वाल सगळं. हा.. हा. सगळंच सगळे हा, दोन-दोन, तीन-तीन किलो मग ते खूप तेवढं, तेवढी मग मी नुसता मिठाचा खडा पाणी लावा, वाळवा, बरण्या घासा, पुुसा सगळं व्यवस्थित करा. मग ते त्याच्यात तर, खूप वेळ जातो मग. आठवडा म्हणजे जातो तो आठवडा, ते झाला का नंतर गहू, ते झालं का नंतर वाळवण असे आपले मग कामं करायची.
हम्म.. ऊन जास्त वाढलंय, पण आता बर का.
हो ना, हो ऊन एवढं आहे ना सकाळी आठलाच ऊन येते. आणि मग
तसं वाढलंय, आमच्याकडें इतकं गरम होऊ राहिलं आता.
हो इकडे पण, मी तर दुपारी ते काढल्याच्यानंतर, मग डायरेक्ट आंघोळंच केली. आणि मग म बसले निवांत आणि मग कसं करते, आता आपल्याला ब्लॉक सिस्टीम मध्ये म्हणतात नाही हे करायला भेटत, म्हणजे आ सारखं वरती आणा, खाली न्या. असं गाव च्या सारखं नाही ना, मोकळ आपलं घरातल्या सारखं. मग अशी ते मोठी कोठी आहे ना, ती कोठी खाली नेऊन ठेवते मी ग्राउंड फ्लोअरला खाली. आणि मग सगळं ते संध्याकाळचं काढलं ना, का त्या कोठीतच ते भरून ठेवायचं आणि त्या कोठीला लॉक लावून चावी घरात आणायची, दुसऱ्या दिवशी काढून परत असं करते.
हा, मग काये हा, रोज घरात आणायचं रोज न्या बाहेर.
रोज आणायचं, न्यायचं हे करण्यापेक्षा आता दरवर्षी असं काहीतरी नवीन नवीन पदार्थ आहे. या वर्षी त्या काय म्हणतात त्या बाजरीच्या खारोड्या, तुमच्याकडे करतात का हो? नाही करत का? तर ते करायचं चालले म्हटलं, असं एक-एक शिकून बघायचं. सकाळी काय ह्यांना नाही ते हेची रेसिपी विचारली, काय बोलतात त्याला अं.. गव्हाच्या कुरडया, करा मग. हा पण ते- ते दोन माणसं त्या म्हणतात, हाटायला दोन माणसं लागतात. ते दोन माणसं कुठून आणायची?
तीन म तीन माणसं लागतात. कंपल्सरी तीन माणसं.
कधी तर
हा. एक टाकाय, एक टाकायलाच लागतो माणूस हा. आणि एक दाबायला लागतं, ते मशीन दाबायला हा. म्हणजे कुर्ड्यांचा तो सोऱ्या राह तो नाही का? तू बघितला असेल ना तुम्ही, सोऱ्या?
हा. ते साधा ना आपल्या चकलीचा सोऱ्या असतो, तोच ना?
त्यानी करणार आहे का तुम्ही? आम्ही तो मोठ्या सोरा राहतो ना, तो एक जण दाबायलाच असतो आणि एक जण चाळायला खाली कुरडई चाळायला आणि एक जण टाकायला असे तीन तीन माणसं अडकून जाता असं, हम.
हा कधी केल्या नाही ना एक वेळा रव्याच्या केल्या होत्या. पण त्याला त्यातला गव्हाच्याच सारखी चव नाही आली त्याला एकदा हा गव्हाच्या कुरड्यांची चव वेगळीच असते अं म्हटलं मग तेव्हापासून पुन्हा काय त्याच्या नादी लागले नाही मग आपलं काय करायचं ते तांदळाचंच करायचं तर या वर्षी म्हटलं किलोच्या तरी करून बघाव्या कशा होत्या
मग करून बघायचे छान वाटते.
ना पण ते हटायला कोणतरी पाहिजे घ्यायला ना. अन त्यात ते गरम गरम टाकायचं म्हटल्यावर अजूनच हे.
ते लागणारचे तुम्हाला.
हम्म ते आता घरात काय मदतीला पण कोण नाही ना. कोण शेजार बिहारच्या ताईंना विचारलं पाहिजे आणि असं घेऊन आमच्या शेजारी एक आहेत. त्या ताई कशा त्या पोह्याचे पापड करून विकतात ना तर त्यांच हो त्यांचं आ सजे चालू झाले ना त्यांनी पाऊस पडेपर्यंत चालू भरपूर करतात भरपूर म्हणजे भरपूर जसं ऑर्डर येईल तसं. एकट्याच करतात पण अगदी रोजचं चालू असतं ते.
हा का
हा हो पण आता त्यांच्या कामातून आपल्याला कुठे त्यांना बोलवायचं ना कारण त्या
पेत असतील ना ते
हो हो शेकड्यावर विकतात पोह्याचे. करून एक किलोचे असे आले ना ऑर्डर कारण ते दळण माझ्याचकडून करून घेतात ना पोह्याचं मग आपण समजा त्या ह्यांना आली ऑर्डर एक एक किलोचे करतात आणि भरपूर विक तात तांदळाचे पण पण पोह्याचे जास्त त्यांना भरपूर ऑर्डर येते पोह्याच्या पापडाचे. हा पण काय समजा विकायला वगैरे नाही पण ते घरात खायला पावसाळ्यात जरा बरं वाटतं नेहमीचं काय पदार्थ असले तर हा मग ह्या वर्षी करून बघा आमच्या इथं कॉलनीमध्ये त्या एक ताई होत्या नगरकडच्या होत्या त्या. तर त्या गावाला गेल्या का त्या कुरडया आणायच्या ना गव्हाच्या.
हा
भरपूर द्यायच्या त्या भेट मोठ्या मोठ्या एक कुरडई कडई मध्ये राहायची नाही.
हा आमच्या इकडं तसंच बनवतात मग तुम्हाला म्हणते मोठ्या सोवरा राहतो ना तेनेच बनवतो आम्ही आणि दहा किलोचा एक एक जणीनं घाट घेतो म्हणजे आमची माझी सासूबाई ना तेच घाट घेतं आमची. दहा किलोचे हम्म. खूप होऊन जातं. तीन बाजार राहते ना आपल्या बाजार तीन बाजार भरते.
हो हो भरत असतील कारण एवढं करायचं ते आमच्यात एक होत ते बघा त्यांना नगरच्या होत्या मग त्या मे महिन्यात सुट्टीला गावी गेल्या का ते येताना त्या आणायच्या ना त्या हमेशा द्यायच्या की एक कुरडइ त्यांची ना कडईमध्ये मला तर असं तोडून ते तळाय लागयचे कारण कडईत ऱ्हाय चेच नाही ती फुल्ली काही एवढी कडई व्हा कसली मोठ मोठी हो हो हो. खूप तर ते ते त्यांच्या हातच्या ते खाल्लेले आहेत पदार्थ तर ते आठवणीत ते त्यांच्या पदार्थाची त्यांच ती करडई आणि पुरणपोळी केल्यानंतर ते आमटी करतात बघ अशी बोलतात. सार काय त्या आमटी बोलायच्या कसल कटाची काहीतरी आमटी हा ते एक सुंदर लागायचे ना त्यांच्याकडचे ते आम टी खूप हा मी त्यांना हो हो त्यांचं म्हणजे ते काही सण असेल का ते घरी ताट आलं ना त्या ताटात तो ठवा तर पुरणपोळी ती आमची कुरडई आणि भजी हे पदार्थ हो हो त्यांचं ते देणं इतकं मोठं हो ताट हा तर ते गेले सोडून म्हणा रिटायर झाल्याच्या नंतर तर म्हटलं बा ह्या वर्षी जरा कराव्या मुलीला पण आहेत मला कुरडाया पण त्या आपल्याला हाताशी माणूस नसते मुळे ते नव करण होत. नाही नाही एकट्या माणसाला नाही आणि आता हे जो हा जोडीला असं कोण असल्या शेजारी वगैरे आता आम्ही तिकडे पाहिल जेव्हा राहायचो तिथ काशया बायका होत्या एकाच कं सांगितल्या ना त्याच्या मग एकमेकला मदत करून आज तुझे पापड कराया - - परवा माझे करा उद्या काय शेवया करा आजकाय हो आणि ते खूप छान व्हायचं बरं ह नाही आम्ही सात आठ जणी आणि त्या ऐक त आता कोणाचे आज ह्यांचे पापड आहेत ना मग च ठरवायं उद्या म माझे परवा त्याचे आणि असं सगळं बघा वाळवण्याचे पदार्थ एवढे करून म्हणजे व्हायचे ना तर काय त्याला कंटाळ पण नाही याचा माजा येते एक एकत्र केलं खूप सार गप्पा मारता मारता ते किती पण त्यांचे पापड असो ते पाच पाच किलोचे घरात जागा न त्याचया बायका लाटायला
ह हह
तस इकडे नाही आता राहायला आलो तिकडे त्या बायका दारा लावून ज्यांच्या त्यांच करतात आपल्याला कोण बोलवत- - पण नाही नाही आपल्याकडे कोण कोणी येत नाही ईथे असती हा हा आपण जरी म्हट- - म्हटलं ना बाबा पापड करताय ना मला बोलवा मी हा एकटी कशाला. यांचे पापड कधी होऊन जातात हो आस आहेत आमच्या इथे आपल्याला बोलतच नाही का या म्हणून आणि म्हणत का केलेत पण काय म्हणत दळण माझ्याकडून नेतात तर मला कळतं ह्यांचे पापड्या आहेते पण त्या बोलवत बी नाही नी आपल्याकडे पण येत नाही. जाऊ दे मी आपले मी पण मग जास्त नाही आता आहारी पडत त्याच्या थोडं थोडं आपलं खायला लागत तेवढं करायचं आमच्याकडे तांदळाचे पापड येतात भेट तेवढे कोण न कोण देत गावी म्हणजे कोणाला म्हटलं भाऊजईला बहिणीला का मग चट देतात काढू अग बाय काहीच पाहिजे पाहिजे मग घे
पण हे जे पदार्थ असतात ना तुमच्या तकडचे म्हणजे जे इकडे खाल्लेत जे चव लागते गव्हाची ची कुरडई काय त्या बाजरीच्या खारोड्या किंवा अजून एक काय त्या बाहे्याचे काय म्हण साबुदाणा आणि बटाट्याचे पापड बिबड ते खूप करायच तेव्हा तर ते असं नवीन नवीन शिकलेलं ते चव लागलेली ना हे ना हे ते इथ नाही कोण करत म्हणा इथं बेदाणे विकत आणून खातिल किंवा घरात करतील ह हा तसच करतात विकतच आणतात ह ते सांगतील. ना कुठं करायचे आणि ज्या करणारऱ्या आहेत त्या कधी करतात आपल्याला पत्ता नाही लागत
हा पण मग असं बाहेर वाळत नाही घालते का वो ते उन्हात नाही वाळत घालती घरातच वाळवी ता ना.
नाही नाही ते काय आतमध्ये बेडरूम मध्ये ते लाटायचे तिथल्या तिथे फॅन वर वाळवायचे आणि नंतर च आपल्या का थोडेसे ट्रे मध्ये गोळा करून त्या प्रत्येकाच्या काय खाली कार ना त्या कार वर तो ट्रे ठेवून द्यायच. किंवा नंतर मग हा मग किंवा दुसऱ्यां दिवशी थोडसं उन्हात टाकायचं, घरात करनार, दिवसभर घरात करायची मग ते दिवस रात्र फॅन वर वाळतात का ते मग वाळले का मग दुसर दुसऱ्या दिवशी ते खाली नेऊन टाकल तेव्हा आपल्याला कळंणार अरे यानी पापड केले.
हा असं हो असं असतं इथे तर तसे करतात इथे. आणि ज्या त्या काही विकायला करतात ना त्या काही एवढं उनं नाही देत बसत ते आपल्या करतात थोडसं त्यांना सतत तुमच तुम्ही वाळवा.
त्या काय विकाय साठीच करतात ना त्या?
हम्म.
स्वतःसाठी नाही करत. आपल्याला काय थोड विकाय बिकायचं वेड नाही म्हणा आपल्याला घरात खायला थोडेसे असले हम्म घरातच तेवढ्यासाठी थोडेशे आपले करायचे. हम्म एखाद किलोचे पोह्याचे म्हणा तांदळाचे म्हणा तेवढास
कारण आता माणसं कशी पोर दिवसेंदिवस हे व्हायला लागली बाहेर जायला लागली घरात जाऊन माणसांना कुठ तेवढ लागतंय त द जेव्हा त्यावेळेला तो जोशच काय आमचा वेगळा असायचा हेनी केलय मग मी पण कर तिन्ही वेपर्स केले तिन्ही चकले आता एकमेकीच्या नादानी कर व्हायचं हा तो जोश पण तेवढा होता आणि एकमेकच्या नादान करणं व्हायचं खाणं व्हायचं मग ते केलय त्या चवीला एक मेकिला वाटत बसायचं परत. कसे झालयं बघा पुन्हा हा मग ते पुन्हा अजून सगळ्यांना वाटत बसायचं घ्या टेस्ट साठी ते खूप छान असायचं ते आता नाही तेवढं काई इकडं कोण देतं पण नाही आणि करत पण नाई आमच्याच्यांनी पण होत नाही आता मला थोडस करायचं खाण्या पुरतं आणि मग गप्प बसायचं म्हणजे आस वाटलाच बाबा चला आत्ता नाहीच पापड करायचे तर मग थोडेसे एखाद किलोचे. तुमच्या तिकडे ते कुरुडयांचा प्रकार खूप छान हाय. आणि ते हे पण करतात ना दुधात खातात त्या शेवया हम ते पण करतात ते आमच्या इथ एक ताई होत्या ना त्यांचा तो सौर्या होता त्यानं आणला होता तर त्या द्यायच्या बघा करून मला त्यानं मला ते रव्याच्या का काय कसल्या करायचो खर मी रव्याच्या
हम् रवा हा रवा थोड आणि थोड घवाचं पीठ घ्यायचं थोड.
हम नाही त्या नुसत्याच रव्याच् त्यांनी न सोऱ्याच घेतला होता स्वतःसाठी घेतला होता मग तो त्याला पण दोघी लागतात ना एकीने वरून ठेवाय एकीने खालून ते शेवया गालायच्या मग त्या त्यांना हा मग ते जायचे मी त्यांना मदतीला जायचे आणि मग दोघी मिळून करायचो तर त्या एक शेवया की आठवतात मला आता त्यांच्या हातच्या त्या भरपूर करायच्या शेवया.
तो सोऱ्या बंद झाला वो आता, मशीन निघाले त्याचे पण.
हा, हा, हो. बरोबर हाय हूं.. पण तो तो बंद पण, त्यांचा आहे ना स्वतःचा त्याच्यामुळे त्या नाही त्याच्यातच करायच्या, त्या बेडला लावायचा असं आ हेला आणि मग ते खाली बसून करायच्या, तर त्यांचा तो होता नंतर आता मी पण आमच्या हिकडे पण आहेत मशीन्या पण रवा नेहुन दिला का ते देतात करून लगेचच तिथे.
हूं..
अस हा आता ते पण नाही होतं, कारण तेवढ्या लांब जायचंय- यायचय तर वाहन तर नाही मिळत म्हणजे आम्हीं राहतो तिथे खूप लांब जाव लागतं, धा किलोमीटर लांब जावं लागतं ते. करायला मग त्याच्या पेक्षा आपलं विकतच आणायच्या आणि खायच्या.
बरं ताई मी लगेच परत फोन करते, हा फोन कट होईल आपलं आता.
हा, चालेल चालेल.
लगेच करते, हं...
ह नाई आता माझा नाई का क्लास चालू हाय.